हा.
हम्म तेच ना मी करूनच ठेवत असते पप्पांचं पण. स्वयंपाक हो. तेच ना काय म्हणता तुम्ही बाकी?
बाकी काय नाय. तो मजेत आहे तू काय टमाटरची चटणी बनवणार?
हो.
नाही खा ओटत का टमाटरची चटणी?
दुसरं काय बनवावं, मग समजत नाही ना.
दुसरं काही बनव.
हम्म काय बनवू सांगा तुम्ही.
शेंगदाण्याचं वगैरे बनव नाही तर
अच्छा सेंगदाण्याचे आमटी बनवा बनवते मग कशी बनवतात तुम्ही ती?
ती का मी शेंगदाणे भाजून घेते
हा.
आणि हिरवी मिरची करायची असेल तर हिरवी मिरचीची प लाल चटणीची करायची असेल तर मग मिरच्या थोड्या भाजून घेऊन त्या पूर्ण वाटून घ्यायची लसण, जिरे वगैरे टाकून त्यात मग तेलामध्ये मोरी, जिरे टाकून पुन्हा फोडणी मारायची झालं.
हा हा हा तसच करावं लागेल म.
हा पण शेंगदाणे चांगले भाजाव लागतात.
भाजतात का कारण की मी कधी भाजून नाही घेत ली बरं का शेंगदाण्याची चटणी आमटी.
नाही गं शेंगदाणीची शेंगदाणे भाजल्यानंतर खूप चविष्ट भाजी होते.
हा का नाही मी कधीच भाजले नव्हते बरं का
किती टाकलं तर तेल दिसतच नाही मग. हम्म भाजल्यानंतर खूप चवीष्ट होते.
अच्छा पहावी लागेल मग भाजून करते.
हा.
हो तेच ना. बाकी काय म्हणता मावशी तिकडे तिकडे मनालीला पण गेली होती ना मनालीला तर तिला अ बारा हजार रुपये लागले परेड फक्त हो बारा हजारात म्हणजे मनाली हो बारा हजार रुपयात मनाली पण फिरून आली त्याच्यानंतर अजून दोन-तीन ठिकाण होते.
असं
हा तिकडे पण जाऊन आली ती मस्
तिने तिने शॉपिंग खूप केली म्हणे तिकडे.
हो शॉपिंग केली होती ना तिने स्वेटर्स वगैरे घेतले होते तिकडे तिकडे कसं वुलनचे स्वेटर स्वस्त भेटतात ना. हा हा. तेच ना मुलांचे स्वेटर स्वस्त भेटतात त्याच्यामुळे मंग त्याने सगळ्यांसाठी घेत पीहू साठी पण घेतलं होतं तिने
हो का?
हो. साठी पण घेतलं होतं हा आता काय मंग र रक्षाबंधनला जाणार का कुठे?
बघू बाई आता आमचं तर काय ठरवलं की आमचं त्या गोष्टी होतच नाही.
हो ते तर असतच प्रत्येकाचं तसच असतं.
आमचं कसं वेळेवर असते सगळं.
बरे हो
आणि आमचं कसं अभि म्हणते पुन्ह्यानी जसं म्हटलं तसच ऐकावं लागते आपल्या मनाने काही चालतच नाही.
बरोबर आहे. हो हम्म.
जायचं म्हटलं चला म्हटलं की निघायचं नाहीतर हां.
सुट्या वगैरे आहेत पप्पांना
सुट्या आता हो परभणी जाय तर सुट्या काढावच लागल ना.
हो तेच ना हम्म. आहोत हम्म. मला पण म्हणतात ते सगळेजण या या या या करतात ते पण ते कसं होतं माझा अभ्यास पण बुडतो आणि मंग ह्यांच पण करायला कोणी पाहिजे आणि ह्या यांचे पेपर आहेत तर त्याच्यामुळे मंग आपल्याला सोडून नाही जावं वाटत ना. हा मगे सगळंच राहतं ना म एक जण पाहिजेच असतं घरी.
हो ना.
हम्म तेच ना. काय चाललंय बाकी पीहूला पाठवता ट्युशन मध्ये का नाही पाठवत?
हो नाही आता बंद केलं तिजं झोपूनच राहते गं.
हा, बरोबर आहे.
मग असं वाटतं जाऊ द्या आतापासूनच थोडं काय द्यायचं लेकरन खेळण्याचं वय आहे थोडं खेळू द्या. हम्म.
चल ना जरासा
घरी करते गं घरी करते.
हा हा घरी करतच असेल ना घरासाठी तेच ना गं. बस होतं मंग तेवढंच थोडं थोडं थोडं थोडं रोज घेत जायचं.
हो ना.
हम्म. बाकी काय म्हणता?
बस मजेत आहे सगळं.
हा.
ये तू आता क म घरला जायचंय. त परभणीला जायचं मी तर म्हणते तुला परभणीलाच जाऊ म्हणून.
परभणी म्हणजे कस घरातलं पण पाहावं लागेल ना.
चटका लागत हो ना.
अ घरातलं पण पाहावं लागेल ना त्याच्यामुळे म्हंटल.
हो ना बरोबर आहे.
म हं हं बाकी.
नाही बाकी म्हणजे ते सगळं होतात. हम्म.
तेच ना.
पाऊस वगैरे आहे तिकडे पाऊस वगैरे आहे.
कधी कधी येतो कधी नाही येत काही सांगता येत नाही पावसाचं हो हो.
हा आ आणि सपना ताई पण म्हणे कश्मीरला जायचंय हाय म्हणे तिला.
हो.
त्यांची ट्रिप काढणार आहेत ते.
हो बोलल्या मला त्या कालच की अ.
हम्म.
मधुरा ताई बोलल्या मला कालच की जाऊ म्हणून आपण सगळेजण.
हा.
हा.
हो ना.
तिकडे जाऊच म्हणून असं तसं बोलल्या.
हो ना.
ह्म्म. काय झाल.
हम्म.
बाबा खाऊ देेत. नाही तुला आरे. पिहू बाबा खाऊ देत नाहीत म्हणतात तिला अं हं हं तिला पोळीचं पीठ. तिला तिला पोळीचं पीठ खायचं असेल. पप्पा खाऊ देत नसतील हिला ह ह. तेच ना हम हम हं-हं काय म्हणता बाकी.
बाकी मजेेत आहे.
हा हा जेवण वगैरे आता कधी करता.
ता आंगोळी वगैरे झाल्या की.
हम्म देव पूजा झाली.
नाही गं आंघोळच राहिली आता देवपूजा करू.
हो हो तेच ना हम्म हम्म. बाकी काय चालय मग.
काही नाही चालायचे आता कामा दिवसभर चालतेचं.
हो मग काय ते तर आहेच हं हं हं काम नाही होत. हम्म ह्म्म तुमचं सुनेचा कसं चालू आहे म अभ्यास.
अभ्यास चालू आहे तीचा करते, कसं सगळं घरातले काम त्याची मुलगी पण लहान आहे ना अजुन. त्याच्यामुळे तिला सांभाळा. हो ना तिला सांभाळू एवढा होत नाही. ती शाळेला लागले कि होऊन जाईल.
हो ते त आहेच शाळेला लागले की हम्म.
मुलं कसे लहानपणी त्रास देतात. एकदा मोठे झाले की मग त्यांचा आई वडिलांचाच वेळ असं वाटतंय कुठं घालवाव, कुठे घालवाव, कारण की मुलं अ मोठे झाले की अंगाचे दूर होऊन जातात ना.
हो, बरोबर आहे. हं. हम्म.
बाकी काय नाही ठीक आहे सगळं. अ आता पुरता पुढे जायचा विचार होता.
हो तें ब-बोलल्या होत ना तुम्ही मला एकदा तिकडे जायचंय म्हणून प्रिया
हो ना. हो ना. माझे केस पण इतके गळताहेत तिच्याकडे पार्लरवालीकडे जायचं होतं मला. पण मी ना आता ते शॅम्पू ऑर्डर केला लॉरियलचा.
अच्छा हा हा नाही तो चांगला आहे ना मी पण तोच वापरत असते. कारण की हा मावशी, मावशी वगैरे आहे ना माझी
अच्छा.
हा तर ती पार्लरमध्ये होती ना, तर मग तिनी हाच शॅम्पू सांगितला मला. हाच युज कर म्हणून मग मी तोच करत असते. हा.
तेच जरा पार्लरवाल्यांना माहिती असतं ना कोणता चांगला आहे, कोणता खराब आहे ते.
हो ना. काही माहिती आपल्याला काही माहिती नस
आपल्याला एवढं काय माहिती नस
माझे खूप व्हाईट केस झाले ना ग.
मग तुम्ही पर्मनंट कलर करून घ्या ना मग.
हो ना त्याचच ते विचारलं होत पार्लरवालीला. तर दोन हज म्हणत होती पर्मनंट करायचे आणि पुन्हा म्हणे शाम हो आमच्याचकडचं घ्यावं लागेल, कंडिशनर आमचंच घ्यावं लागेल. ते जाते म्हणे अ तीनपर्यंत.
पर्यंत हो बरोबर आहे ना, नाही. परत बरोबर आहे हो.
मग म्हटलं मेहंदी लावावं तर मेहंदीनी केस गळत आहे माझे खूप.
अरे देवा हा.
म्हणून मग म्हटलं कोणाची तरी सल्ला घ्याव, तर तुला लाॅरियलचा शॅम्पू वगैरे सांगितला. कलर करून घ्या म्हणे. घरीच होते म्हणे मग म्हटलं बघू आता.
हा. घरीच कलर करून घ्यायचा कोणाला तरी म्हणजे तुमच्याकडे असेल ना कोणी एखादी पार्लरवाली वगैरे ओळखीची घरातली. तर मंग तिच्याकडूनच करून घ्यायचा.
हा तसंच करणार आहे मी ह्यावेळी.
हा मग काय तर
हम्म हं.
हम्म, तेच ना. बाकी काय चालय मग?
बस मजेत आहे आता तेच आज शॅम्पू आणि ते येणार होत आज बघूच म्हटलं कधी येतंय.
अच्छा हा
ऑनलाईनच ऑर्डर केला मी इथे बघितलं होत मी खूप फिरलं इथे पण भेटलाच नाही.
ह ऑफलाईन महागात पडतो जरासा ऑनलाईन स्वस्त पडतो.
आणि मिळत पण नाही लवकर
मिळत नाय लवकर हो.
हम्म ऑनलाईन कसा पटकन म आता चार पाच दिवस झाले ऑर्डर करून. येणार म्हणे आज ह मग बघु ताज आला तर मी एक वेळ वापरून बघितला होता ना तर माझी केस असे लॉरियलचा तर तेव्हा माझे केस कमी गळले
अस
आता कसं पप्पांना पण कोंडा वगैरे खूप होतो ना तर त्याच्यासाठी पण आहे म्हणे शॅम्पू तो
हो तो टोटल रिपेअर फाईव मागवला असेल ना तुम्ही?
हा नाही ते पप्पाला दाखवायचंच राहिलं पप्पांना दाख होणार मी केस पण गळणार नाही म्हण त्यानी आणि कोंडा पण राहणार नाही. मग विचार केला हा मग म्हटलं पप्पाला दाखवलं पप्पाला जर पसंद पडला. तर बोलवून घेऊ म्हटलंय
हो बरोबर आहे.
पप्पांना कसं थंडीमध्ये जास्त केस गळतात आणि अ डॅनड्रप पण खूप होतो.
डॅनड्र हो डॅड्रोफ थंडीमुळ मध्येच होतो.
खूप होतो त्यांना प्रमाण खूप वाढते त्यांच आणि त्या डॅनड्फ मुळ केस गळतात त्यांचे मग.
हम्म डँड्रफ मुळेच केस गळतात
हा म्हणूनच त्याच्यामुळे म्हटलं बघू
नाही एकदा म्हणजे तो वापरायला हेला ना मग तोच म्हणजे कंटिन्यू तोच ठेवा जर का फरक दिसला तुम्हाला आता. म्हणजे केस कसे चांगले होतील त्यांने
हा नाही मी तेच करणार आहे, आता आता मी बदलणार नाही आहे कोणताच
कारण की मग आता समजा आपण लोकल जरी शॅम्पू घेतला तरी तो जास्त प्राईज जास्तच असते ना त्याची?
हो ना
हो मग प्राईज जास्तच असते मग
आता लोकल नाही वापरायचं आता कंपनीचच वापरुन बघू म्हटल कसं ग केस पात तळ झालंय तर चांगलं पण नाही दिसत.
नाही दिसत ते हो बरोबर हे
त्याच्यामुळंच
हम्म हम्म
अन नॅचरल ते नॅचरलच अस
बरोबर हे आणि ते शेवटी. कंपनी म्हणजे ती कंपनी कशामुळे हे प्रसिद्ध झाली असेल त्याच्यामुळेच झाली असेल ना की त्यांची शॅम उस वगैरे चांगले असतील हम्म आणि सगळे ॲक ट्रेस हिरो हिरोईन वगैरे सगळे ते शॅम्पू वापरतात ना.
हा.
हां.